हॅलो
हा हॅलो
मी तुम्हाला कुटुंबाबद्दल सांगते कुटुंब कुटुंबाला इंग्लिशमध्ये फॅमिली अस म्हणतात
चछ
फॅमिली कुटुंब म्हणजे विवाह रक्तसबंध किंवा दंतक प्रतियेचे एकत्र आलेल्या आणि एकमेकांशी भावनिक व आर्थिकदृष्ट्या जोडलेल्या व्यक्तीचा समूह मानवी समाजात कुटुंबाला मूलभूत आणि अत्यंत महत्वाचे ची संस्था मानली जाते
तु तु ते प्रताप
मुकेत कुटुंबाचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे एकल कुटुंब म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये न्युक्लिअर फॅमिली असे म्हणतात आणि दुसरा प्रकार आहे विस्तारित
क्स्
युक्त कुटुंब ज्याला इंग्लिशमध्ये जॉईंट फॅमिली म्हणतात तत कठुब म्हणजे काय एकत्र कुटुंब म्हणजे अ यामध्ये आजी आजोबा आई वडील काका काकू त्यांची मुले आणि इतर नातेवाईक एकाच चित्रखाली राहात आणि याचाच पहिला प्रकार एकल कुटुंब म्हणजे न्युक्लिअर फॅमिली यामध्ये या प्रकारात आई वडील आणि त्यांचे अविवाहित मुले एकत्र राहतात
आणि कुटुंबाचे महत्त्वणजे मान्य जीवनात कुटुंबाचे भरपूर महत्व आहे कुटुंब नाही तर एक माणूस एकट्याने पुढचा प्रवास साधू शकत नाही अ कुटुंबामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारचे आधार भेटतात भावनिक आधार संस्कार व मुल्यां मुलांना संस्कार देत लक्ष वाटणे सपोट वाटणे सामाजिकित्या कुटुंबामध्ये भागी म्ह हा अशा वेगवेगळ्या प्रकारे
भावनिक आजारामध्ये कुटुंब हे व्यक्तीला सुख सुखात मानसिक आणि भावनिक आधार देते संस्कारामध्ये मुलांना आजी आजोबा व वडील धार्य माणस सं कार
आणि कुटुंबातील नाती वगैरे.
कुटुंबामध्ये भरपूर प्रकारचे नाते अ समाविष्ट होउ शकता. जस मी तुम्हाला आधी सांगितले की वीस तारीख म्हणजे जॉईंट फॅमिली असणार. त्याच्यामध्ये जास् ना म्हणजे आजी आजोबा आई वडील काका काकु. इतर व्यक्ती. त्यामध्ये आजी आजोबाजर घरात असणार म्हणजे संस्कार आलेच संस्कार मुलांन े ख मह आहे मुवर ल पाणपासून सादर प्रेम सहकार्य आणि चांगल्या सवयीचे संस्कार. कुटुंबातूनच होतात.
हो आपल्या आई. अ मोठी दारी माणसं आपल्यावरच हे करतात ना. संस्कार करतात आजी आजोबा असले की त्याच्या स्थाईपच तुम्हाला मला
आणखी तसं म्हटलं तर सुरक्षितता वाटणे प्रत्येक व्यक्तीला कुटुंबात. सुरक्षितता आणि हक्क वाटणे हक्क हक्क वाटायलाच पाहिजे. ज्याच्यामुळे आपण दुसऱ्यावरती आपला ह. सादर करू शकतो किंवा लहान मुले आपली जिद्द पूर्ण करू. घेऊ शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे नंतर सामाजिक सामाजिक करण. कुटुंब हे समाजातील पहिली शाळा मानली जाते जिथे मुलं जगाशी वागण्याचे व
हच्छा कुटुंबाचे. संस्कार. संस्कार बद्दल मी तुम्हाला सांगितलं जसं की लहान मुलांनी मोठ्या व्यक्तीने केलेलं संस्कार. प्रेमाने कस काढायचे किंवा दुसर. तर कस करायचा सहकार्य कस करायचे. कुटुंबा साठी मदत.
कुटुंब हीच माणसाची सर्वात मोठी ताकद आहे संपत्ती असते जिथे प्रत. ते व्यक्तीच्या. जडणघडणीचा पाया रचला जातो कुटुंबाविषयी अधिक सविस्तर माहिती. ती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का.
सांगा मॅडम अजून माहिती. आणि कुटुंबामध्ये आपण. अ आता आजकाल कसं कोणाला काही जास्त मोठं कुटुंब काही आवडत नाही. त्याच्याबद्दल काही. म्हणजे असं इफेक्टच राहायला आवडत. कविता मी पण तरी वाचली होती ही तुम्हाला सांगती. आजी शिवाय संस्कार नाही. आजोबा शिवाय संघर्ष नाही, आजीशिवाय घराला घ रपर नाही. आईशिवाय घराला घरपण नाही बाबाशिवाय आईच्या बहिणीशिवाय मजा मस्ती नाही भावाशिवाय लाड आणि भांडण नाही. आणि याशिवाय चारज नाही छान मॅडम मस्त. छान छान. अजून काही सांगा मॅडम मला जं आवडत आहे तुम् जे सांगून राहिले तबबदलची माहिती. आई वडिलांचे मार्गदर्शन हे मुलांच जीवन घाडवते. हम.
आणि ज्या घरात आईवडील सु सुकीत नाही तेव्हा ते कुटुंबात सुखी राहू शकत नाही.
आई वडीलाना मुलींनी. आपलं आपल्यावर चांगले संस्कार होतात कुटुंबात आई वडील चांगले आलं का आहे त्याच्यावरूनच आपल्याला कस राहावं ते आपल्याला समजत.
बरोबर.
ठे
सगळ्यात महत्वाचं काय? कुटुंब म्हणजे आपल्या एक हक्काचे ठिकाण इतकंही तुम्ही कुटुंबाबद्दल लक्षात ठेवलं. तर तुम्हाला जीवन कौटुंबिक राहण्यासाठी खूप मदत होईल.
ये
तुम्ही मला कुटुंबाबद्दल काही सांगू शकता का?
का आम्ही पण आमचं छोटस कुटुंब आहे. समजा सध्या आम्ही तरी बाहेर म्हणजे गावाला राहतो. आमच्या बाहेर गावाला पण खूप कुटुंब मोठं आहे. पण आम्हाला कुटुंब एकत्र आल्यावर आम्हाला खूप चांगलं वाटतं.
ह
आमचे म्हणजे, आम्ही एकदम छान राहतो. क्ष कुटुंब सोबत छान राहतो
तुमच्या कुटुंबात आजी आजोबा असतात का?
नाही. आमच्या कुटुंबात आजी आजोबा नाही आहे. आणि आम्ही अ आमचं कुटुंब छोटंस कुटुंब आहे. मी तुमच्या
कुटुंबात कोणते कोणते सण वार अ सेलिब्रेट करता?
आम्ही आमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक सणवार करतो. गुढी पाडवा पासून सण चालू होतात. गुढपाडवा नंतर अ ह कित्सणशी दसरा, दिवाळी सगळे सण आम्ही छान साजरे करतो. आम्हाला सगळ्यांनाच खूप आवड आहे. हम्
तुमच्या तुमच्या अ घरात कौटुंबिक आधार स्तंभ म्हणजे कोण?
त्या घरामध्ये संपूर्ण आधारस्तंभ म्हणजे माझे मिस्टरच सगळ्यांना म्हणजे त्यांची ते एवढं चांगले हे आहे की ते सगळ्यांना घेऊन चालतात. त्याच्यामुळे मी पण सगळ्यांना घेऊन चालते तसेच माझ्या अ आम्ही दोघांचे संस्कार जसे आहेत. तशीच आमची मुलं पण आमच्या सोबत तसेच हे करतात. आम्हाला घेऊन चालतात. ते पण आमच्या सारखे सगळ्यांना विचारतात असं आमच्या कुटुंबामध्ये आहे. आमचे चौघांचे पण अ चांगले असे विचार जुळतात. बुवा... म्हणजे, एकमेकांचे विचार चांगले जुळतात. आणि त्याच्यामुळे एकदम, फ्रीअली वागतो सगळी कुटुंबांमध्ये एकमेकांचे विचार सगळे एकमेकांना समजून घेतो. असचं, ह
म्हणजे तुमचं एक, असं म्हटलं आहे. की तुमचं न्युक्लियर कुटुंब आहे. छोटस एक तुमच कुटुंब आहे आणि गावी तुमच्या तुमची जॉईंट फॅमिली आहे. तुमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्ही किती जण आहात?
आम्ही कमीत कमी आमच पूर्ण मिळून आमची जॉइंट फॅमिलीत आम्ही वीस पंचवीस जण आहेत
रम सग
काही कधी ते आमच्या इकडे येतील आम्ही तिकडे जातो अस हसत खेळत आमच जेते सगळे जण सगळं व छान सह कर सरी सहन करत हम्म हम
मी तुम्हाला आता इतक काही सांगितलं तुम्हाला कुठ कुुंबाबद्दल तुम्ही काय सांगू शकता त्याच्यावरून तुम्हाला काय सांग म्हणजे कुटुंब म्हणे काय
कुटुंब म्हणजे एक आपण सोबत रा राहून जे अ एकत्र राहून जे आपण अनुभव करतो त्यालाच कुटुंब असे म्हणतात पण वेगवेगळं राहून काही फायदा नाही मला म्हणजे तुम्ही सांगितलं ते सगळं आवडलं एकत्र राहूनच एकत्र कुटुंबातच मजा आहे
ह
जी ज
आणि मी तुम्हाला कुटुंबाबद्दल म्हणजे कुटुंबाचे प्रकार तुमही मला विचारले मी तु मला ते सांगितले तर ते तुम्हाला समजले का कि कोणते कोणते प्रकार आहे कुटुंबाची असं
हो हो ते पण मला आवडलेलं आहे तुम्ही एकत्र कुटुंब असं सांगितलं त्याच्या म्हणजे मध्ये म्हणजे आजी आजो बा आई वडील काका काकु मुलं सगळं एकत्र येऊन राहणे म्हणजे एकत्र कुटुंब हे तुम्ही सांगितलेलं आहे अजून कुटुंबाचे महत्व तो सांगितलाय तुम्ही मॅडम ते पण मला खूप आवडलेले आहे कुटुंबाचे महत्व म्हणजे
सगळ त अ माणसाला भावली काढ आर्थिक सुरक्षा देण्यासाठी हे सगळं कुटुंब असते मोठे कुटुंब मोठ्या कुटुंबामुळे आपल्या चांगली सत्ता पण होणार ते तुम्ही मुख्य प्रकारे अ शिस्त लागते मोठ्या कुटुंबामुळे आजी आजोबा असले चांगले संस्कार होते कुटुंबावर ती पण तु मला समजून आणि हे पण तु सांग सांग ना एकमेकांची अ क
अ खंबीरपणे अं उभं राहत कुठ मोठ असलं की ते आपल्याला एकमेकांना समजून सांगतात कुटुंबातले नाते वगैरे कोणी हे पण तुम्ही सांगितलं आई वडील भाऊ बहीण सगळे मिळून राहिले काका काकू अशी सुंदर नाती एकत्र कुटुंबातच जमा होतात
त्यांचे विचार वगैरे पण मला खूप आवडते ते सांगित आणि मी तुम्हाला इतकी सारी माहिती सांगितली त्याच्याबद्दल मला फक्त एका वाक्यात तुम्ही आता शेवटच सांगा की तुम्हाला कोणतं वाक्य खूप म्हणजे आवडलं किंवा तुम मनाला लागल अस
मला त्याच्यातलं एक वाक्य असं आवडलं की आपण सगळेजण मिळून एवढं छान कुटुंब बनू शकतो की आपल्याला दुसऱ्या कोणाची गरजच नाही म्हणजे कुटुंब म्हणजे आपल्या घरातली सगळी जी वक्ती तुही सांगली आजी आजोबा काका काकु
मुलं उलं म्हणून हे सगळं एकत्र राहून जे कुटुंब तयार हो त्याला मग गरजच नाही मला असं त्याच्यावरून वाटलं मग मला हेच